हॅलो.
यते का आवाज?
आता कोणतं लिहिला घेतय?
आता माझी ही भीटत नाही आहे.
काय?
चाईल्ड ची असाइनमेंट.
कुठली? कोल्ड चेन पहिले दुसरे कोणते? दुसरी?
पेनसेसमेंट आहे ना?
पेन अससमेंट आणि कोल्ड चेन
हा ती पेन असेसमेंटची नाही भेटत. पेन अससमेंट टिकून तिकडं लिहिली नाही होती मोबाईल लिहिले होते मी.
हम्म हम्म शोधलीस इकडे नाही ना राहाली रूमवर
त मूर्तीन बोलतली नाय.
हा.
हा ये.
एकदा रूमवर चेक कर.
रूम मधी पण देख्या उदर भी नाही सापड्या.
आता असेंटच कसं काय मध्ये झालं.
आ
असाइनमेंटच मध्येच काय आठवलं? की जमा करून ठेवतेय सर्व?
हा हे चाइल्ड मी सगळं झालं ना सगळं एकत्र करत होतो मी.
हा तेथच. आणि इकडं आणलं होतस का तू घरी?
मी तिकडे पण गर्दीत निघाल होतो.
हम्म.
तिकडं मी एका ठिकाणी नव्हतो तसा पण.
मला वाटतं इकडेच असेल खोलीत. जिकड आहे तेवढं ठेवा आणि ते वदनत पण टाइमपास होईल नसत
अर हा कार्य रात्र बॅकग्राउंड चाल चालत असतो.
बॅकग्राऊंड?
हो चाल बॅकग्रांड चालूच असतो. काय माहिती?
ऑफ करून ठेवाला पाहिजे सर्व.
हम्म
मायक्रोफोन वगैरे ना.
हम्म हा हा तेच म्हणतोय, माझा मायक्रोफोनचा का ऑप्शन वरती दाखवतोय.
ते सर्व बंद करून ठेवायला रात्री झोप त न नाहीतर जेव्हा आपल्याला युज म्हणजे वापरायचा आहे. तेव्हाच फक्त चालू करायच नंतर बंद करून त्याच्या परत.
का ते काल पररा बघतोय असं होत. ह काय दाखवतोय मायक्रोफोनचा ऑप्शन काय दाखवतोय.
प्लास्टिक इ व्होल्यूशन.
त तर जायचच नाही कॉल इन प्रोग्रेस
कॉल संपेपर्यंत असते तो.
हम्
मध्ये सेमिनारमध्ये इव्हल्युशनच्या कॉलममध्ये स्टुडंट्स हॅव्ह सम नॉलेज अबाउट टॉपिक. नाव असं लिहायचं, आणि वेळ मध्ये जर हे वड बन मा तर पी पी टी किंवा ब्लॅकबोर्ड लिहायचं आहे की काय लिहायला घेतलं आता तू. हॅलो.
हा.
काय लिहियला घेतोस.
हो तिक
हम्म.
एंगचा सिमलर बि होतोय की.
कम्युनिटीचा
हम.
कधी सोमवारी याय.
त्र्यंबोलीत हाय ना? टेक. काय होतो येतो चल मी.
कशावरून लिहिणार हाय? चॅट जी पी टी.
तेच तु म्हणजे सगळ्यांना मीच आहे ना? कॅल्सी लेस
पुस्तक वा त्याचा पीडीएफ होता.
का? कुठे होता?
कम्युनिटीचा. ग्रुपवर मेन ग्रुप. उपाय ना त्याच्यावर. त्या मॅडमनीच
हो. हॅलो
हा.
तिथ आवाज जातो का?
काय बोलतोय?
हो.
आवाज व्यवस्थित येत नाही हाय.
काय? आता येतोय का?
हा येतोय.
ते एक सुद्धा कॉल नसलं मी बंद केलास
एअरफोन लावलेलीस काय?
हो रे.
नेक बँड, नेक बॅण्डची
हो.
त्याचे मुलं नव्हते
नाही रे ती काय? तिकडन आवाज येतोय. पाळण्या काय पडत नसतील, त्याचा आवाज येत होता.
ह्याला असं मोठा आवाज पाहिजे होता थोडा. कानाला लावून बोलायला लागतय.
तेजसला फोन केलेलास?
तर जेवण कधीय पट्टी एकदम कोरी करकरीत आलती.
हम्म
पटी एकदम नवीन कोरी
हम्हम्हम वापरायला पण घेतलेस
चमकतय
हम्म हम्
क एक आता आता कस
आ
वा असच ब
हम् ट्रेटिस्ट
अ
हम्म
सजी
जेवलास काय? हॅलो
का थोड्या वेळात जेऊ आता
थांब रिटर्न करतो.
त हम
परत करतो थांब.
झाला व्यय झाल अअअ
झाला